हॅलो आवाज येतो ताई?
हो, हो माझा येतो ना?
हो येतोय. तुमचा येतोय.
गय होते हो त्रास एकदम. आणि पण ह
त्रास होतोय ताई? हा बोला ना हॅलो,
हा व मी म्हटलं मला तर कराय बोलायचं होतं तुमच्याकडे पण मला एक, दुसरं, एक काम दुसर एक कामाचा फोन यायचा होता. त्याच्यामुळे मी थांबली जरा कि ते ओटीपी वगैरे येतो ना. हा त्याच जरा यायचं होतं मग त्यावेळी म्हटलं आपण बिझी असून चालणार नाही का मला मुलांना दोघांना येणार होत.
होय.
बाकी कस चाललंय तुमचं? आज काय? बनवलत जेवणात
मठाची डाळ पोळ्या.
अच्छा अच्छा.
दोनच्यार पापड.
अ का मी सुद्धा ते हे बनवले आंब्याचं सासव माहिती आहे का तुम्हाला? आंब्याचं सासव.
नाही.
ह. हा. आमच्याकडे ना ते छोटे छोटे आंबे असतात बघा आपण चोकून खाऊ शकतो असे छोटे छोटे..
अच्छा हा हा हा.
तसे आंबे जे असतात ना त्याची सा ल काढायची आणि मग ते... फोडणी द्यायची त्याला.
त्याला का?
हा म्हणजे आपले राईची फोडणी राय जिऱ्याची फोडणी कडीपत्ता घालायच आणि ते... पिळून ते थोडस पिळायचे आणि ते शिजवायला ठेवायचे झाकून आणि मग.. खोबरं आणि मिरची सुके मिरची दाणे मिरी हे वाटायच आणि.. मग ते घालायचं आणि मग शिजत आलं की त्याच्यात थोडं गुळ घालायचं. आणि थोडं झाड पण येण्यासाठी त्याच्यात थोडेसे तांदूळ घालायचे. ते खूप असं छान लागतं म्हणजे आंब्याच सासू म्हणतो आम्ही.
आणि ते तांदूळ घातलेने मग ते दळायचं का?
नाही नाही वाटायला वाटतना अगदी थोडेसे तांदूळ अगदी म्हणजे थोडे म्हणजे आपण... असं चिमटभर म्हणतो ना तर असं आपले चार पाच चिमट आपण होतील तेवढे अस तांदूळ असे.. म्हणजे एक चमचा. चमचाभर तांदूळ की त्याला जाटपणा येण्यासाठी असा.
अच्छा हा.
आमच्या गावी ना पेज पण बनवतात आणि पेजे बरोबर.. उकड्या तांदळाची पेज असते आणि त्या... पेज दुपारच्या जेवणात बहुतेक पेज करतात. तुम्ही खाल्लीय का कधी पेज?
हम्म नाही ना.
हा. म्हणजे असं हिंदीत वगैरे त्याला गंजी म्हणतात आणि ते कोकणात साईडला त्याला पेज म्हणतात असं उकळ्या तांदळाची करतात आणि जी... चुलीवर गेलेली असते ना ती खूप छान लागते. म्हणजे असं उतू जाते ती आणि ते ऊत कि त्याला ते एक अशं म्हणजे त्याचा जो असं जाडपणा जो असत कीं तो ना असं तो जातो आणि म्हणजे म तेच छान असं आणि पाणी पाण्या सकट आपण पे खायचं असतं. म्हणजे वेगळं आपल्याला पाणी प्यायची गरज नाही त्याच्यात जो अस त्याला नीस म्हणतो.
अच्छा आणि हो ते आंब्याचं जे तुम्ही साल काढून फोडणी द्यायच म्हणताय आणि ते... रस तर निघत असेल ना त्याचा.
हो पिकलेलेच आंबे घ्यायचे गोड आंबे.
अच्छा हा हा.
थोडासं असं पिळवून जरासा असा रस काढायचा खूप नाही थोडासा रस काढायचा आणि ते आंब्यात च्या पा त्या बाटा सकटच शिजवायला ठेवायचं. आणि मग त्याच्यामध्ये खोबरं उकाळ मिरची धणे वगैरे वाटून घालायचे. आणि ते थोडेसे चमचाभर तांदूळ आणि मग शिजवत आले कि मग त्याच्यात थोडा चवीनुसार गुळ घालायचा एक मोठा चम
आणि मग ते कशा सोबत खायचा पोळी सोबत किंवा असंच नुसतं?
किंवा आता असं जस मी म्हं टलं तुम्हाला पेजमे पेज जेवतो तर त्याच्याबरोबर सुद्धा ते छान लागतं.
अच्छा हा! आमचा तर काय नाय पूरणाच्या पोळ्या असता खापरीवरच्या पूरणाच्या पोळ्या, आंब्याचा रस
अच्छा.
ते मांडे म्हणतो ना आपण
आमच्या साईडला हे अ अशे वेगळे पदार्थ असतात आणि जास्त करून त्या तांदळा चा वगैरेच किंवा मासे वगैरे, तुम्ही खातात का मासे
नाय ओ वेजिटेरियन आहे. वेजिटेरियन
वेजिटेरयन आहात. अच्छा-अच्छा! आम्ही एकदम पक्के मासे खाऊ..
हो का हा.
ना समुद्राजवळ त्याच्यामुळे म्हणजे तर राहत नाही मी तिकडे राहते शहरातच पण मुळूगांव माझा तिथलं असल्यामुळे कोकणा तोइन त्याच्यामुळे चा मासे वगैरे हे जास्त आवडतं.
तिकडे गहू भाजरी नाही पिकत ना.
नाही आमच्या इथे तांदूळ पिकतो.
फक्त तांदूळ पिकतो ते एक जास्त पाण्यामुळे.
हा पण आजकाल कोण नाही हो आमच्या गावी तर तांदूळ दा कोणीच नाही आता ब सगळी शेती अशी बंजरच आहे. पूर्वी माझ्या दोन हजार नऊ पर्यंत माझ्या सासरे वगैरे करायचे शेती. सासरे गेले त्याच्यानंतर मग ग बघितलं कोणीच नाही आमच्या गावी करत शेती.
मग आणि ती आता शेती हो मग भर पूर शेती तिकडे सगळं पिकतं गहू, मका, ज्वारी
हो छान आहे म्हणजे, ते भाज्या वगैरे पण असतील ना करत?
हो. वांगे, वालपापडी चवळी भरपूर प्रमाण हो भरपूर प्रमाणात.
कांदे, बटाटे वगैरे पण अस
हो बटा
अच्छा आमच्या शेजारी सुद्धा एकटे मंचरचे राहायचे तर त्यांच्या सुकडे सुद्धा त्यांच्या गावी सुुद्धा हेच सगळं कोबी म्हणा वाटाणे, मसू तूर किंवा हे वाल वगैरे असतात ना ती वगैरे असं काय-काय पिकवयचे किंवा त्यांच्या गावावरनंच गहू पण यायचं.
हो ना नाही आमच्याकडे सगळंच म्हणजे
ते त्यांच्या गावानं गहू, कांदे, बटाटे, लसूण वगैरे गावचच असायचं. त्याच्यामुळे हे खूप छान होतं किंवा ती गे अ जेव्हा ती आ आता ती राहत नाही नाही आदी त्यांच्याकडे ना दा गाई पण होत्या त्याच्यामुळे म ती कधी-कधी मला चीक असतो ना दूध हा ते पण द्यायची म हा छान अ ते खरवस वगैरे करायला खूप असं ताजं ताजं मिळायचं. तसं शहरामध्ये काही नाही आहे. आपलं सगळं बेसळ युक्
हो हो नाही आणि काय नाही हो शहरात आपल्याला आपल्याला वाटत पण शहरात गावासारखी सर नाही.
हा गाव गावच्या ठिकाणी राहणं खरंच खूपच चांगलं आयुष्य सुंदर म्हणजे. जे आयुष्यात जगतात
ते कस असत आपण शहरात कामासाठी तो गावात कसे कामं नसतात शेतीशिवाय दुसरं काही काम नाही.
हो बरोबर आहे.
रिटायरमेंट वगैरे झाली का गावीच राहायचं मग
आजकाल तर कोणी कोणी चांगले शिकलेले सुद्धा म्हणजे वैतागून शहराला शहरातल्या अशा जीवनाला वैतागून कंटाळून ते इथे जातात असं कुठेतरी असं गावचे ठिकाणी वगैरे जागा घेऊन तिथे शेती वगैरे करतात.
हो ना एक असं गाव आहे मी पाहिलेलं न्यूजलाच बघितलेलं होत एक गाव आहे तिथ तिथं ना सगळे म्हणजे एज्युकेटेड लोकं
अच्छा
हो म्हणजे त्यांचे सगळी सर्विस पूर्ण झालेली. आणि पेन्शन वाले लोकं पूर्ण फॅमिली गावात सगळं आधी पूर्वी कसं आपल्याला लाईट वगैरे नसायची.
हा ह
ह लाईट वगैरे नसायची ना
हा हा हा
आणि चिमणीतच राहायचं किंवा आपल्या शेती करायची आणि बैल जोडीची शेती आधुनिक जे यंत्रणा आले ना ते नाही वापर पाहिजे. सगळं म्हणजे पूर्वीचे जुन्या पद्धतीनुसार ते लोकं शेती करत खरा म्हणजे अजूनही हाय बरं का? करतात तिथले लोकं हम् पूर्ण ते अगदी साधेच हाय
एक एक नवीन आलं पाहिजे प्रगती झाली पाहिजे. पण जेवढं प्रगती होते तेवढी आपल्या म्हणजे ज्या ह्याची तब्येतीच अधोगती होतच चाललीय.
हम्म हो ना जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण वर्ष वर्ष दोन दोन वर्ष आज आणि आ तर दर महिन्याला दवाखाना लागतो. मुलांना असो किंवा आपल्याला असो. आपण ह म्हणजे आपणही आता भेसळच खातोय ना.
हा ना गावीकरे ते असं राहणार आहे त्यांचं आयुष्य खरंच खूपच सुंदर आहे.
हम्म गावात आणि सगळे म तर म्हणते ना रिटायरमेंट वगैरे झाली का, मस्त गावाला जायचं आपल्या गावात. य तथच शेती करायची जेवढे दिवस करायची. तेवढ आणि शुद्ध हवा शुद्ध पाणी सगळं शुद्ध
माझं पण एक स्वप्न आहे एक आसच घर ह बांधायचं. आणि त्याला म्हणजे जास्त करून सोलार एनर्जी वरती चालणार अस. म्हणजे सोलर कुकर वगैरे किंवा तर अशा प्रकारे करायचं आणि ह हायड्रोपनी म्हणजे त तसं म्हणजे काळ्याचं हे पण ऐकलंय तुम्ही किती बिल पण नाही करत. कि पाण्याच्या याच्यावर वगैरे अस चालवणारी वगैरे जे पाण्याचे ते हे असतं बघा पाण्याच नाही वाऱ्यावर सुद्धा चालणारे ते हे असतात पवनचक्की
हो ना आमच्याकडे तर भरपूरेत.
त म्हणजे असं डोंगराळ भागामध्ये वर जे अस राहतात त्यांच्या हच्यामध्ये स्वतः ते जम वीज तयार करतात.
स्व म्हणजे त्यांची स्वतः वीज निर्मिती करून स्वतः शेती करता आणि घरालाही वीज पुरवठा होतो त्यांचा
हा म्हणजे मग किती म्हणजे किती छान जीवन येत तसं हे करणं म्हणजे खरंच खूपच
आ आता जर तुम्ही सोलर बसवलं ना आता आमच्या आपल्या प्रधानमंत्र्यानी खूप छान योजना आणलेली आहे. तर ते जे सोलर आपण हॅलो
हा ऐकते येते
आपण त्यांच्याकडनं सोलर घ्यायचे ते काय एक लाख वगैरे आहे त्याच्यावर सबसिडी वाटत. पंचवीस तीस हजार वगैरे काहीतरी माप आहे. सोलर आपण बसवलो ना वरती तर सगळे तेच करून जात आपण फक्त तेवढे पैसे भरून द्यायचे. आणि एक वर्षापर्यंत म्हणजे तुम्हाला जर हजार रुपये बिल येत असेल ना लाईट बिल तर एक वर्षापर्यंत फक्त पाचशे रुपये लाईट बिल येईल.
ओके
एक वर्ष झाला की तुम्हाला लाईट बिलच नाही येणार सगळं ते सोलरवरच म्हणजे आपले किती उपयोगाचय ते आपल्याला सोलर अत्यंत खूप गरजेच आहे म्हणजे आपली वीज आपण स्वतः निर्माण करतो. आणि त्याच आपल्याला बिलही द्यायचं नाही. कितीही वापरू शकतात.
तेच ना आणि असं जास्तीत जास्त आपण नैसर्गिक गोष्टीचा वापर करू की आपल्या ह्याच्यामध्ये केलं.
हो ती सूर्यापासूनच तयार होते ना वीज
हा.
चाच आपण वापर करतो. हे तार वगैरे लावायची गरज नाही. किंवा आपल्याला जास्त म्हणजे अच्छा हो चालेल.